आवाज येतोय का माझा? जेवलासा?
होय जेवलो बघा, तुम्ही?
हो जेवलो.
हां हां हां बोला की. काय नाही बघा बसलोय, मोबाईल बघत झोपईलपर्यंत मोबाईल बघायच आणि
हा हा. काय म.
कस काय फोन केला तुम्ही? भरपूर दिवसानी
केला करूया करूया म्हणलं.
हम्म, वजन बिझन काय कमी करायचं काय मनवर घेताय का नाही?
हो, घ्यायचा की तुम्ही सांगितल्या
हम्. काय काय दिवसभराचं मग कसं काय नियोजन कसं आहे खाण्यापिण्याचं उठल्या उठल्या काय खाताय.
का नाही चाहे घेत नाही.
घेत नाही.
नाही.
मग काय खेताय.
डायरेक्ट नऊला जेवण.
नऊ वाजता जेवायच मग उठताय किती ला?
साडे सात.
आणि साडेसातला उठल्यावर नऊला जेवण होतय काय?
होतंय गे करते मम्मी.
होय म भारी आहे म. मम्मीच्या जीवावर आपली चैनी भारी आहे.
हा. सकाळचं संध्याकाळच कराय लागतय सगळं.
म जेवणात काय असते सकाळी.
काय आपला रेग्युलर की.
म्हणजे ते जास्त करून काय असं म्हणजे पालेभाजी कडधान्याची भाजी राडी हे ते अस.
हम्म पालेभाज्या असते, कडधान्य असतं
हम, चपाती का भा
म मांसाहारी काय नस भाकरीे असत्या आमच्याकड जास्त करून.
मांसाहरी काय नाही काय?
मांसाहरी सकाळच तरी जास्त नसतं. सकाळची कशी धावपळ असते ना.
अ
शेती भरपूर आहे त्याच्यामुळं.
किती आहे?
हम् पाच-सहा एकर.
शेतात
ऊस हाय.
हम्म.
ऊस आहे. अ भात आता केलय.
हम, मग भाजीपाला घरापुरता लावत नाही काय?
हो, लावते की.
म भारी बाबा चेैनी आहे. शेतकरी माणसांची चैनी असत्या.
होय. तुमची नाही का?
नाही आहे शेती. म्हणून तर, म्हणून म्हटले शेतकरी माणसाची चैनी असत्या. आम्ही काय दुसऱ्यांच्या शेतात जाऊन पार्टी करून येतोय. वनभोजन म्हणायच शेल्प्या काढायच्या दोन तीन आणि यायचं मग. काय करायचं. सकाळपासन नियोजन माहित आहे का सकाळी उठलं ना. की सगळ्यात पहिला एक दहा मिनिटं मेडिटेशन करायचं बसलेल्या जागेवर हाय त्या ठीक काय न्यायचं आणि वॉशरूमला पाणी प्यायचं. पोट भरून पाणी प्यायचं. जेवढं जातय तेवढं कोमट पाणी प्यायचं. आणि मग वॉशरूमला जायचं आणि मग तिथन आला कि थोड्या वेळ चालायच. म्हणजे जवळ जवळ एक तीन हजार, चार हजार पावलं व्हायला पाहिजे तेवढं.
हा.
मग तिथून आला की तुम्हाला भूक लागलेलीच असत्या. कारण फक्त पोटात पाणी असते आणि तुम्ही चाललेलं असतय. मग, ड्रायफ्रूट खायचे. भूक लागलेले असत्या त्यावेळी. डायरेक्ट असं पोहे किंवा उपीट किंवा शिरा असं नाही खायचं. कारण भूक लागलेली असत्या ना त्यावेळेला, आणि त्या भुकेला पोटी आपले मसल्स जरा हे झालेले असतात. गप बस की, त्यावेेळेला कनी ड्रायफ्रूट खायचे म्हणजे बदाम असू दे खारी, खोबरं असं खायचं.
हा.
आणि त्याच्यानंतर परत नऊ वाजता ना. फुल्लं पाणी प्यायचं. आणि मग जेवायचं तुम्हाला जातय तेवढं जेवायचं. एक पाणी पिल्यानंतर एक अर्धा तासाच तरी अंतर पाहिजे.
हम्म. ह.
पण फुल्लं माझ्यात प्रोटीनची भाजी पाहिजे. मुगाची उसळ किंवा अंडी, भाकरी ताप अस आणि ते खाल्ल्यानंतर परत चार तसांनी मग दुपारी आणि प्रॉपर जेवायचं. दुपारी जेवल्यानंतर न परत मग रात्री चं जेवण जे आहे ते तुमचं सातच्या किंवा आठच्या आधी पाहिजे किंवा सात -आठच्या दरम्यान. आणि ज्या वेळेला तुम्ही जेवताय त्याच्या आधी बरोबर पाऊन तास
जेवल्यानंतर पाऊन तास पाणी प्यायचं नाही. असं रुटीन ठेवलं की - हम्म हम जेवल्यानंतरन पाऊण तास प्यायचं नाही. जेवायच्या आधी पाऊन तास प्यायचं आणि खाताना सगळ्या पहिला -
ती पण माझीच गाडी
म त्याच्यामध्ये काकडी आलं. गाजर टॉमॅटो हे खायचं. आणि मग त्याच्यानंतर - वरण घ्यायचं. भाकरी घ्यायची. भात नाही घ्यायच. भात पूर्ण बंद करायचं आणि भाक वरण, मुगाची उसळ ज्याच्यामध्ये प्रोटीन असते ना त्या भाज्या जस की सोयाबीन ची भाजी, मुगाच्या उसळ ची भाजी
अशा पद्धतीची भाज्या आपण ऍड करायच्या रोजच्या जेवणात. आता रात्रीचं जेवण एकदम लाईटली. मग चिरमुरं खायची नाही. भडंग खायचं नाही. गोड काही खायचं नाही. चहा प्यायचं नाही. साखरेचा कुठलाच पदार्थ खायचा नाही आणि जर खायचा असलाच तर तो जेवणाच्या सुरुवातीला खायचा आता आपण कुठतरी लग्नाला वगैरे जातोय तर गुलाब- - जाम वगैरे असतात किंवा फ्रुटखंड असतं किंवा बासुंदी असत्या मग आपण काय करतोय ते जेणाच्या मध्ये - मध्ये - मध्ये - मध्ये गोड - गोड पितोय. किंवा जेवण झाल्यानंतर तिकट लागलं की पितोय तसं नाही करायचं. तो जी स्वीट गोष्ट आहे ना जे गोड पदार्थ तो सगळ्यात पहिल्यांदा खायचा जेणेकरून त्यात भरपूर कॅलरीज असतात ना? त्या पोटात गेल्या की पोट फुल्ल होतय. मग जाईल तेवढं जेवायचं म्हणजे तुमचं व्यवस्थित रेग्युलरचं असं व्यवस्थित सेड्यूल पोटाचं तयार होतय शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच जेवण जातय.
जसं की आपल्या आवडीचा पदार्थ असला की आपण भरपूर खायला बघतोय हु म्हणून. आन द हू मून खाल्ल क नाही तर दुसऱ्या दिवशी आपण काम नाही केलं तर ते तसच साचून राहतय. आता कोटा हाय आपला किती? आता समजा ते एक चार हजार कॅलरीज आपल्या शरीराला पाहिजे आपण खाल्लं बारा हजार कॅलरीज तर उरलेल्या सगळ्या त्या तशाच राहत्यात शिल्लक.
आणि त्या शिल्लक राहिल्या क नाही त्याच फॅट होतय शरीरामध्ये म आंग सुटतय. मग खातानाच आपण व्यवस्थित खाल्लं तर ते शरीर सगळं वापर करून घेते ना? आणि त्याच आपण जर सकाळी लवकर उठून फिरलो चाललो कवळं ऊन वगैरे घेतलं तर ते सगळं जे काही खाल्लेलं अस तिथ सगळं पचन होतय आणि फॅट राहत नाही म शरीरात
हा
त्यामुळं जेवणाचं नियोजन असं असावं जास्तीत जास्त आपला आहार हा असं सेमी लिक्विड असावा जस कि की कुसकरून भाकरी वर्णामध्ये खायचं. असं चुरूनच खायचं असं जेणेकरून ते पचायला आणि पोट साफ व्हायला मदत होत जास्त हार्ड किंवा जास्त तेलकट किंवा सगळे मसाले टाकून खायच नाही
हा हा माझी तब्येत कशी कमी पण होत नाही वाढत पण नाही माझ अंगच तस आहे आधीपासून
म ते होऊ शकतय कारण आपल्याला ती सवय लागलेली असताना शरीराला कि हा ह्याच वेळेला उठायचं हेच खायचं आपण काय बद्दलच केलेलं नसतय.
हा हा
आपण बदल करून बघायचा तेच म्हंटलं साधं पाणी प्यायच्याऐवजी हे गरम पाणी प्यायचं. सकाळी उठल्या उठल्या आणि चहा गोड पदार्थ सगळे बंद करायचे जरी खाऊ वाटले सर ते जेवणाच्या सुरुवातीला खायचं जेवणाच्या मधे पण नाही जेवणाच्या नंतर पण नाही खायचे भरपूर फरक पडतय कारण माझ्याच मिस्टरांचं नव किलो वजन कमी झालय आणि माझं तर वीस किलो कमी झालय.
हा हा व्हय.
हम्म पासष्ट किलो होतं माझं पंचेचाळीस किलो झालय.
हा
माझ्या हाईटच्या मानान तेवढं मी वजन ठेवलं. त्या चरबीचं वजन असून काय उपयोग हाय हाडांचं वजन पाहिजे ना हाडं भरीव पाहिजे.
हो हाड मजबूत नाही ताकत नाही अंगात माझ्या
मग ते सांगालोय आपली चरबी जास्त असली की हाडं ती पोकळ राहतात ना.
चरबी जास्त झाल्यामूळ म ती चरबी फॅट फॅट शरीरामधे जास्त आहे कारण जे शरीराला पाहिजे ते आपण खातच नाही आपण काय करतोय पोट भरायसाठी खातोय. तर शरीराला कला काय पाहिजे नाही काय द्यायला पाहिजे. ज्याच्यामुळे हाडांचं वजन वाढून चरीबच प्रमाण कमी होऊन आपला लट्ठपणा कमी होईल याच्याकडे लक्ष देत नाही आपण मग पुढ जाऊन बीपीचा शुगरचा त्रास कमी वयात सुरू होतो. सांधे दुखी जॉईंट्स दुखतात थंडीच्या दिवसात नको वाटते असं होतय मग
हम्म हम्
त्यामुळं चालायला पाहिजे भरपूर जेणेकरून चाललं की नई आपलं सगळ हार्मोन्स म्हणजे इनबॅलेन्स झालेले असतात तर बॅलेन्स व्हायला सुरुवात होतात. आणि वातावरण पण सकाळच फ्रेश असल्यामुळं आस तिथली हवा येत्या ना भरपूर त्यामुळ ऑक्सिजन लेवल पण वाढतं.
हो उठायलाच होत नाही ना मला हॅलो
आयकालोय.
हा काय बोललू मी.
हॅलोच म्हंटला.
ल
बोललेला आठव ना काय? पेंगत पेंगत काय ही बाई लेक्चर लावलं एकसारखं खातोय माझ्या घरातलं आणि ही कशाला सांगायला मला कमी कर म्हणून मी करणार नाही तर करणार नाही.
ण तर कमी करायचे सोडा मी पण भरपूर
ते शंभर न एकशे एक टक्का घरातलंच खायचं घरातलंच हे
अच्